हो.
हॅलो!
हा.. कशात आहात? काल संध्याकाळी वेळच नाही मिळायला.. ॲक्च्युली खूपच उशीरच झाला आहे.. पण उशीरा आले.. पावसामुळे सगळे रस्ते जाम सगळे.. ह.. लगभग तासभर उशीरा आले.. सगळ उशीर उशी
हम् आणि काल कंटिन्यू पाऊस होता.. त्याच्यामुळे असं नको नको झालं.. घराच्या बाहेर पडणं
हम्म हम्म.. नाही पण आज आमच्याकडे आहे सो मोकळ झालंय सगळं
आता झालाय सकाळीच.. काहीच नाही आमच्या इकडे ऊन नाही पडलं.. पण असं मोकळा आहे.. पण थोडं बुरबुर येतय की मध्ये मध्ये
अच्छा्.. हम्म.. माझ्याकडे माझी पोरगी येते ती तिच्या पण गावात काम सगळं, पाणी भरल्यामुळे तर त्या आपण कोणी राहिल्या नाही तिथं कामाला असं झालं
अच्छा! माझ्याकडे तर काल एवढ हम.. काल एवढा पाऊस चालू होता.. पाहुणे आल्या अचानक सांगितलंच नाही म्हणजे मुलाचा बड्डे होता ना.. दोन दिवस आधी तर त्यांना इन्व्हाइट केलं होतं मग ते अचानक त्या दिवशी आले नव्हते.. मग ते काल त्यांचा फोन आला साडे साडेसात ला की आम्ही येतोय असं.. मी नुकतीच स्वयंपाक मला लागलेली होती.. मग त्यांच काय ते सात आठ जण होते.. आम्ही घरातले चार जण
बापरे! एवढा स्वयंपाक? बापरे बापरे! ह हा..
रात्री साडेबारा एक झाला सगळ आवर
होय ग.. आई ग शाणे सात आठ जण म्हणजे जास्तच झालं ना हो हम. दोन दोन जण असलं, तर लगेच ऍडजस्ट होऊन जातं
हम्म.. नाही एवढे जण होते लहान मुलं पण त्याच्यामध्ये
ह.. आई आई हे हो..
मग माझी इतकी गडबड झाली सगळी
हम..
अरे बापरे! आणि रात्री पाऊस पण एवढा चालू होता पावसामध्ये भांडे घासावे लागले हम्म आमच्या इथं काल टाकीतलं पाणी नेमकी संपलं. मग मागच्या दारी भांडी घाचावी लागली तर सारख्या ते पाऊस. भांडी घासली ना त्यारख्या शिंका येत होत्या रात्री.
अरे बापरे. सगळाच गडबड गडबड आमच्या घरी हम्म हम्म.
मग रात्री झोपायला म्हणजे ते आवरायलाच आलं साडेबारा पाहणे एक झाले. मग त्याच्यानंतर माझ्या मुलीची स्कूल तिचं ते आवरायचं. क्लास म्हणजे सकाळी तिचे ट्युशन असते. ट्युशनची तयारी सकाळी सहा लाच उठावं लागलं.
बापरे. नाही आपलं असंच असतं बाबा सगळं सगळं कधी कधी काय तर कधी काय असं तसं सगळं हम्म.
हम्म. आणि जर म्हणजे सकाळी सहा वाजेपासून आता इतकी असं म्हणजे नाही का डोळे इतकेही होत आग आग मारताय माझे.
थोडं दुपार झोपून घ्या सगळं आवडलं की मग काय करायचं. हम्म नाही तर पण असं तब्येतीवर येऊन जातं मग कंटिन्युअस आपण असंच करत राहिलो पण तर आराम पण पाहिजे.
हे झालं.
हम्म आणि ते न सांगता आले ना जर सांग सांगून आले असते तर तुम्ही दुपारीच रेडी करून ठेवलं असत.
हम्म थोडफार तयारी आणि कसं जोडीलाही कोणी नव्हतं ना.
ह मग एकट एकटी वरच सगळं आल.
हम्म. बर भांडे तशच ठेवले असते तर सकाळी ढ सकाळी उशीर झाला असता हे सकाळी सगळं बिघडून जातं मग.
नाही नाही सकाळचं तर खूप महत्त्वाचं असतं मग प्रॉब्लेम सकाळचं तर टायमिंग महत्त्च अस असं तो समजा इथे रात्री थोडंस इकडे तिकडे झालं तर फार तर झोपायला उशीर होतो सकाळी जर गडबड झाली तर त्यांचे टायमिंग्स कंपनी आणि शाळा सगळं सगळंच डिस्टर्ब होऊन जात. ते नाही चालत मग अस होत हम्म हम्म हम्म.
म्हणून रात्री तर तयारी करूनच झोपायला लागते सकाळ.
आता सकाळी पण स्वयंपाकाचं मग आता रात्री एवढे झालं सकाळी काय स्वयंपाक करायच्या तिथून परत सुरुवात
मग उसळ होती घरामध्ये मग ते मिसळ सारखं बनवलं.
हम्म.
मग मिसळ सारखं बनवलं मग आता शेवाना पाव आणा. किती उद्योग असतो.
बापरे आपल्या संपत नाही उद्योग दुपारपर्यंत अस दुपारी थोडासा वेळ मिळाला तरी दुपारीची काम असतात ते पण आणि ते पण दुपारची काम नाही केलं की सकाळी गडबड होते मग. काय काडकूड असेल काय असेल.. हो मग नाही ते एक्स्ट्राचे आपण म्हणतो पण ते एक्स्ट्राचे नसतात. महत्वाची असतात उलट म्हणजे सकाळच रुटीन हो म्हणजे ते सकाळ..... सकाळचं रुटीन बरोबर सेट होता असं असतं ते. आपण म्हणतो एक्स्ट्राचे काम.. पण समजा आता काय ह रवा भाजायचंय समजा स काळी काय करायचं नाश्त. त्यासाठीरवा भाजून ठेवलं दुपारी मग सकाळी सगळी तारांबळ होते. असं होतं ते हम्म हम्म.... म्हणून एक्स्ट्राची काम असतात तेी एक्स्ट्राची नसतातच ऍक्चुली.. तेी महत्त्वाचीच असतात रोजच साफसफाई पण महत्त्वाचच असत.. तर सगंळ खराब..
हो आणि आता ना पावसामुळे काय होत सगळीकडे ल..... अक्ष घरात पण राहावं लागतं कारण मग असं ना एखादी वस्तु राहिली भुरा आला की काय? डाळी साळी सगळंच बघाव लागतं.
तर ते म्हणते ना मी. आपण म्हणतो एक्स्ट्राचे काम.... ते महत्त्वाचे असतात मी तर हेच डिसाइड केलेलं आहे अ......
कांदे हे ते स. भाजीपाल्यापासून सगळं लक्ष द्यावं लागतं काही गोष्ट....
ते म्हणजे...... म्हणजे पटापट व्हायला सगळे दुपारी.
हम्म मि तर संडेच्या दिवशी करत.... ते थोडासा वाटीभर सोलून ठेवते मग मध्ये आध वेळ मिला मिळाला का परत.. कारण म्हणतात जास्त लसून सोडून नाही ठेवायच खूप चांगला नसतो मी का असं.
नाही नाही खूप नाही पण असं तेवढंस दोन तीन दिवसाांसाठी जरा. त सोडून ठेवून द्यायचं म्हणजे सकाळी गडबड नको सकाळी तेवढं.. सोडायला लागायला नको असं करून संध्याकाळी करून ठेवते मी तर दोन दिवसाच असों.. हो भाजी पण नीट करून ठेवायला लागते. म्हणजे गडबड नाहीय होत सकाळी.
हम्म हम् आणि आता उद्या एकादशीच.
हो उद्या एकादशी हो दे्या उपास मोठा आहे मोठे एकादशी. हे जाऊ सगळ्यांना ल तेच आहे सगळं ह भगर आहे. पुधाने भिजवायचे. आठवणीने.
आमच्या घरात........ पण सगळ्यांना उपवास करायला लावते कारण एकाने जरी केला नाही तर त्याच्यासाठी वेग करावा लागतो स्वयंपाक.
नाही आणि त्या निमित्ताने होतं पण उपवास. मग सगळ्यांचा तेवढी मोठी एकादशी महाशिवरात्री तेवढं म....... पोरीला पण म्हंटलं करत जा बाई. केवढं काय न तर बाकी माझे चालू असत
माझ्या मिस्टरना साबुदाणा नाय आवडत ना मग ते पण त्यांना मी आता आज सांगितले वेगल तुम्ही करा एखादशी मग ते काय त्यांच्यास भाजी पोळी करा परत ही भाजी नकोती आणि.... परत उपवासाचं पण एक नसतं उपवासाचे पण चार पदार्थ करायला लावतात मग काय उपयो
नाही नाही मग त्यांना म भगर नाय चालत का? भगर करायचे भगर आमटी करायची एवढी भगर मी म मी जास्त करून यांना म-अ-म मोरियोच देते म्हणजे आम्ही मोरीयो म्हणतो. म भगरच देते, त्यांना कारण ते ना प साबुदाणे कधी कधी काय होत. साबुदाण्यांवर पण असत मी हे एकेकडन आणायचेना साबुदाणे तर अशे विचित्रर सगळे दगड असे कडक कडक व्हायचे की जर नाय तर मग एकदम असे म गोळा गोळा असे म अ हे व्हायचे खराब व्हायचे ते आणि मग दुसरी क जेव्हा नारायण लागले ना तेव्हा ते साबुदाण्याची खिचडी अशी छान मोकळी मस्त व्हायला लागली.
हम्म आणि त्याच्यात पाणी पण येना असं खुप नाही टाकायचं मग ते गचकासारखी होऊन जाते.
नाय मी मी प्रॉपरच भिजवते पण ते साबुदाण्यावर पण असतं बाबा. बापरे मी ह्या ह्या मला थोड्या दिवसांनी लक्षात आल कारण माझं तर भिजवायचं प्रॉपरच होत. त म्हंटलं अरे हे असे का होयला लागले साबुदाणे, आधी नीट व्हायचे मध् हेच कळू तेव्हा लक्षात आलं रे साबुदा मध्ये प्रॉब्लम आहे. मग ते ना पचत पण नाय नीट नाय तर मग त्याच्यामुळेपण प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून म आवडत पण नाय असं होतं. प मग मी सोड-सोडूनच दिलं ते साबुदाण्याच. ना-नाद मी यांना सरळ ते भगरच करून देते. आणि सोबत काय तरी बटाट्याची वगैरे भा-भाजी झाल.
त्या आमटी शेंगदाण्याची आमच्याकडे तर आता उदयसा काही खिचडी राहील भगर पण राहील माझ्या मुलीला खिचडी आवडते अ म तिच्या त्यासाठी खिचडी, भगर.
हा खिचडी भगर आमटी एवढ त्रास कंपल्सरी असत मग वाटलं त अजून सोबत बटाट्याची भाजी.
आणि संध्याकाळी मग साबुदाणा वडेच. आमच्याकडे उपवास असला तर संध्याकाळी गरम गरम साबुदाणे वडे करा.
अच्छा साबुदाणे वडे करतात का? आम्ही शक्यतो जरा तळायच कधीतरी करते. तळायच अवॉइड करते. अ यांची बी अह नाय यांची बीपीचाच गोळी चालू एना, मग तेलकट थोडंसं हे मीठ. कमीच केलेलये हा हा हा नाय नाय आपण म्ह तो पण लक्ष दिलं तरच होत, ते दुर्लक्ष केलं ना. कि मग कसंही काही होतं. हम्म आता माझ्या आईला पण डायबिटीस होतं. मला पण तसं आवडतं गोड, खूप नाही खात मी असं. पण मी कंट्रोल ठेवायला लागतो. नाहीतर मग ते काय उगाचंच मग ते वाडवा झाल्यानंतर गोळ्या खात बसण्यात का पॉइंटे ये असं.
खूप म्हणजे घोडा आवडत मध्ये मध्ये माझी तब्येत गोडणी खूप सुटली होती.
नाही नाही काय होतं. नाही काय होतं काही काही जणांना चालतं माझे वडील इतकं गोड खातात. विचार करा पाच चमच साखर कुठे गेली एकाच. कॉफी चमच हो पण त्यांना कधी डायबटी ज झालं नाय माझ्या आजोबांना आणि पप्पा पण खूप गोड खात्यात. पण त्यांना कधी नाय झालं पण आई काय जास्त न खाऊन पण आईलं डायबिटीज होतं. आता नाय राहिली म्हणा, हम्म.
नाही आता म्हणजे मी तर इतकं खायची नाही आता कमी केलं गोड.
हां थोड हॅडिटेटरी असतात ह्या गोष्टी. असेल आपल्या. बरोबर, मध्ये तर ते थोडंसं काळजी घ्यायची. आणि नसेल तर मग काय हरकत नाही तुम्ही खाऊ शकता असं. असं या, नाही खरंच या गोष्टी हेरिडिटट्रेस असतात म्हणजे कोणाला थोडंसं पण खाल्लेलं नसाल नाही होत कोणाला खाल्लं तरी चालतं असं आहे ते.
हम्म. चालेल तुम्ही करा तिकडनं आता हा तुम्ही. करामती कर.